हो ना
हा चहा झाला?
नाही अजून झाला
हा
या्याचं काम चालूय
कशाच?
काम चालू आहे ना त्याच आहे. म्हणजे दुकान आहे आमचं
हा हा
हाराच
हा हा
चा नि हार घरात करत असतात.
हा हार
हा हार आपण फुलांचा हार.
फुलांचे हर काय हा हा हा
फुलां ते तर बनवत असतात त्यां
हा हा चांगलाय की घरात बसून
हा घरा क तेच न पांला लावतात म्हणजे व्यतीच पण असते वैदन मैदान वगैरे पण घ्याच्या हो ते घरोघरी सकाळी देतात पप्पा मग ते आता कराय लागतय नाही आज संध्याकाळपर्यंत म्हणजे उदस काही द्यायला ते लवक ते करत असतात तुम्ही आता त्याच्यामध्ये कर तवा कार माझं मलाचत करून द्यायला होत नाही गॅस जवळ जायला देत नाही
नाही
जस जरा पोटयच लागत गॅस मगा असत उभारून नाही बेडरेस का आहे त्याच्यामुळेच आहे हा तर छानता चरावला येत नाही
हा
म्हण अ क दे का छहा जेवण वगैरे काय पाहिजे असेल तेवढं जाऊन घेतोय डायरेक्ट आणि काय करून काय घ डरी करून ठेवले असेल ते घ्यायच मा करून
हा
आपला आपण काय करून घ्यायचं नाही
मुलगीला डब्याला काय दिलेला आज
आ तुचं कसं हे शेड्यूल आहे त्यांचं
हा
आजता बुधवार ना ते छान दही पाटो किंवा त्याच्या झपाट्यांबरोबरच झपाटे पराचेे
हा हा हा
गुधव हा सोमवार म ग ू आणि गुरुवारी आणि शुक्रवारी चपाती भाजी चालतात पणतीच्या चार दिवस चपटी भाजी द्यायची बुधवारी झधपाटे पराटे असं मजा य आणि शनिवारी इडली आंबोळी डोसा परतते घे ब उपीट पोहे शिरा म्हणजे नाशत्याचे पदार्थ सगळे सचडेला हा आड पाच सहा दिवस जे आहेत त्यांनी त्यांच केअर तस तर दिला त्यांनी चाळता दिलात त्यांचा
त्या चारटप्रमाणे
हा कंपल्सरी द्यायचं भाज्या ते भाजच काप कमपलशरी नाही कमपलश हो साझं फ्रूट द्यायचं
हा हा
तर काहीतरी वाळा खाऊ पण जायच ना सगळं त्यांच्या अस हेच सांगितलंत त्यानी आधी काय काय द म्हणजे एखादी चपाती भाजी सोबत पणोग करतात थोड भरा ख लेच नको होते त्यांना ते जरा खायच ते जरा खायचा असं करतात म्हणजे सॅलेड वगैरे त्या चपाती बरोबर घ्यायचं
हा हा हा.
काकडी, गाजर चिरून द्यायचं टोमॅटो द्यायचा.
हा बीट.
बीट वगैरे तर बीट कस जात? मी खायला बघतो मी हिला कस करतोय बीट देत नाई बीटव्हा जूस करून देत तिला घरात आपला त्यायला तस द ते चालतंय लाल म्हण लाल होतोय ना खरं तो ते काय तर तर किसून करतात ना?
हा बीट आम्ही काय करतोय मिक्सरला लावून त्यात पाणी न घालता जेवढं त्या पिटा मध्ये पिठ आपलं गवा्हाचं मावते तेवढं लाट हे मळून घ्यायचं आणि जरा आलं असून
म्हणजे ज
चपाती सारखं आपण भाजून घ्यायचं, गरम गरम छान लागत ते पण तर दही सोबत दिला तरी चालतय आपलं आलंलसून कोथिंबीर जरा जिरं, होवा बीट खिसून किंवा आम्ही मिक्सरलाच बारीक करतो ते हे सगळं आणि त्यात गवाच, पीठ मिक्स करून आपण चपाती करतो, तसं लाटायचं आणि भाजायचं तेल लावून
हा म्हणजे हच जगयला ट्राय करून बघा अग ती कसं बीट खात नाय, त्याच्यामुळे मी तीला ज्यू्स वगैरेच करन देतो ह ह अ हे होते ना वाढतय का चांग म्हणून बिट जरा जरा पोटात जाऊ दे म्हणून पावभाजी वगैरे केला तर त्यात घालतोय बिट मग ज्यूस करून घेते जरा ज्यूस कस गोड लागतय साखर घालून
ज्यूस कसं करताय मग फक्त साखर घालायचं दूध घालायचं का?
नाही जरा असं बारीक तूकडं करून घ्यायचं हम्. ला घालताना त्यात साखर, वेलदोडे किंवा वे वेलची पूड आणि वेलची पुड असली तर ती घालायची जर साखर आणि दूध घालायचं पहिला जरा मिश्रण बारीक करून घ्यायचं म्हणजे पाणी होत ना
हा.
स ह बारीक नी बारीक झालं, तर त्याच्यामध्ये जरा दूध घालून घालून जास्त बारीक करून घ्यायचे
हा हा पित्या म ती?
होय पित्याकी जराजरा गाळून दिलं कि नाही पित्या
ता मग माझ्या पण छोट्याला द्यायला पाहिजे तस
हा म्हणजे कस होते डायरेक्ट बीट जाते न तो वा म्हणे ते क हा इन्फेक्शन झालं होतं लास्ट टाइम तीन साडेतीन वर्षाची होती, तीन वर्षाची होती त्यावेळेस
हा.
काय खाल्ले नाही काय नाही काय प्रॉब्लम असं बाहेरच तर तिला काय द्यायच नाही तरीपण हे झाले इन्फेक्शन झाले अस सांगितले तुे होत आणि अ जीप सगळी असशी लाल झालती म्हणज ती आणखी असते ना आपल्या शरीरात
हा हा
अग मग त्याच हे झालेलं वाढलेलं आपलं तेच्या हे लागते झिरो ते सिक्स मध्ये लागतय ते
हा
मग तिझे दोनशे चौऱ्यानव्ह झाले जास्त म्हणजे, जास्त जवळ-जवळ पंधरा दिवस, गेल्या गणपतीत ऍडमिटच होती ती ग तस गेल्या वेळेस जरा जास्त लगेच पंधरा दिवसाच्या अंतरा ने सण आले होते
होय- होय
दवाखान्यात ऍडमिट झालं गणपतीत ऍडमिट झालं तर तू जशी चावथ्या दिवशी काहीतरी ऍडमीट गणपती ऍडमिट झाला दुसऱयाला घरी आणला, असं झालं ना
पूर्ण दवाखाण्यात
हो ते त्या ऍडमिट केल्या वर दहा मिनिट पंधरा दिवस पुढ तिकिटचे गेले
हा आमची पण एकत्र कुटुंब आहे, आहे ते एकाला कोणाला काय संसर्ग झालं की चौघाना होतो तिचे दोन मुले, जावेची दोन मुली चोघे ही लहान आहेत, एकाला खोकला लागला की एकमेकांच्या जवळ जातातच खोकला गेल्यावर शिजले आणि पाऊस येत होता भरपूर
हो त्यामुळे समिर मग तिचं पण तसच झालं जावंच मुलगीला माझ्या ताप आलेला आणित्या पण सेम वयाच्या फक्त नऊ महिन्याचा काहीतरी फरक आहे दोघीनच्या त
हा
आणि म तिला ताप आलेला आणि हिला पण मग त्या मुळे तापला आहे, मला काय वाटलं की ताप मग कमी होईल की दोन तीन दिवसात म्हणून औषध देतं होते फक्त
हा
औषध दिले तरी पण मग काय फरक पडला नाही आणि आम्ही डॉक्टरांन कडे दाखवत होतो रेग्युलर त्या डॉक्टरला दाखवलं पण ते डॉक्टरच गावाला गेलेले त्यामुळे त्यांची मिसेस त्यांनी चेक केले
हा
मग त्यामुळे चेक केल्यानंतर तिला कमी आलं नाही असं मी काय वाटलं की फक्त तापा मुळे व लाल झाला त त्यांना इन्फेक्शन झाले किंवा ब्लड टेस्ट करूया असं त्यांनी काहीच केले नाही मग ते मी असं सांगितलं ना त्याच्यामुळे मग आम्ही पण काय केलं नाही ना पाच दहा दिवसात दहा दिवस त्याच्यातच गेले, त्या तापात मग ती मुलगी तापातच होती
हा
त्यानंतर मग आम्ही जुन्या आमच्या डॉक्टरकडे दाखवलं मग ब्लड टेस्ट करायलासांगितल्या त्यांनी पाहिजेत परत युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट, केल्यानंतर मग तेव्हा समजले की तिला संसर्ग झाला आहे ते एवढं हाय लेवलला गेले मग लहान मुलांना तसं इंसेप्शन सलाईन शिवाय काय ह ना हा तीन साडेतीन वर्ष अशी होतील मग त्यामुळे सलाईन लावूनच कमी करायला लागल हा तो सलाईन तिथे जरा जास्त झाले ना त्या मुळे पंधरा दिवस लागले कवर व्हायला आम्ही तरी पण ज्या वेळेस सोडलं कनी आम्हाला त्यावेळेस पन्नास हा हा सहा लाख. पन्नास होता मग तेन ते डॉक्टर का म्हटले की आता दोनशे चौऱ्यानऊ वरून येवढ आले आता हेच्यातुन गोळ्या औषध धावर घरी नेल्यावर एक पाच दिवसात त्याच्यावर कमी येतय गोळ्या औषदावर मग अ हे पाच दिवसान परत तेच की बगुया त्या दिवशी ते आल त्या दिवशी आणि पन्नास होता तिथ
हम्म दवाखान्यात पण मुलांच लय हाल होतयं.
होय ते सलाईन
सलाईन आउट हुतय परत त्या सलाईन मदुन इंजेक्शन अस तय एकमेकांचं बगुन रडतायत.
बगुन रडतायेत आणि लई लहान लहान मुल जास्त रडताना पण आपल्याला पण कस तर वाटतय तेस्नि बघून रडतान आता बघू श पण ह. म्हणजे तिथं पण त्यावेेळेस तस झालं आमाला एवढं कळालं नई नई पण ताप हाय म्हणून मी लक्ष दिलं नई.
हा डॉक्टरांना कळायला पाहिजे ना ब्लड टेस्ट पहिलाच केली असते तर अ ह लवकर असतो तर लवकर कमी झालं असतं हम्म.
लक्ष देत नाहीत ताप आला तर नेत नाइत ते आता दोन तीन दिवस
हा.
हॅलो.
हा.
हा. चालतय करते आणि तुम्हाला हा.